हॅलो, हॅलो भावा भरपूर आठवण झालय.
लाऊन फोन आता काय कराव?
का बोलतो आज अचानक त्या कॉलेज बिले कसं चाललंय.
कॉलेज चालूयकी.
व्हय.
कॉलेजचं काय हा. जेवणी झालं का?
होय झालंय आताच तू.
हा, हा, हा झालंय की.
होय दीप्या कुठेय आपला?
हाय घरीच
होय का इकडे तिकडे
आ
इकड न तिकडे असतो की काय की शेतातली कामं करतय
न का तुमच्याकडे काय चालूय शेतात काय लावलेय काय नाही
काय आमच्याकडे शेतात काही लावणी चालूय आहे काय हे सपलं आता आमचं काय आंबा सपला लावणी चालूय आता मग मी पण तेच करतोय आता आयला घरी दोन, तीन दिवस तेच आहे काम मला लावणीच लावतोय
हा हा हा ती गस तुम्ही रोप करताव कसं का कसं लावताव भात
पडल्या पडल्या
हा
टॅक्टरने नांगरायचं नंतर ते बी टाकायचं आणि त्याला असं पाने हे करून हे करून घ्यायचे म्हणजे पाखरे वगैरे खातात ना ते उचलून म्हणजे जास्त खायला नको म्हणून मग मातीत जरा ह करतो अस आणि तेव्हा नंतर द दहा एक दिवस झाले की वर येतात म्हणजे वर येतं थोडं
हा हा
कि नंतर मग त्याला आम्ही खत मारतो खत मारल्यावर दहा पंधरा दिवसांनी घेतो लावा
हा हा आणि त्या परवडते आपल्या किती उत्पन्न निघते वर्षात तरी
ती काय आम्ही जास्त काही विकण्यासाठी नाही करत आमचे काय घरी खाण्यावररतच असतं जास्त काही विकत नाही आम्ही ते आमच्याकडे ज त ते म्हटलंस तर तू असे विकायला कोणत नाही करत जे करतात सगळी काय घर तेच करतात
खरं खरं येत हा.
आा
करता मा बाहेरच विक्री नाही का तुम्ही
नाही नाही बाहेरी काय नाही कोण आपल्या नात केला देत ते तेवढंच बाकी स्वतःच्या घरीच
ह हा ह अंबा हेत आहे
आा
आंबेजी अंबेजीबा आंबेजिबाय
आहे कि या वर्षी दिले नव्हते का तुला त्यात ले तर दिले होते
हा हा हा द कुटू तर आपूच का हज
ह पुूसचेच दिले होते की त्याला
ह ना मग मग माहित नाही र कसलं आपूसून काय आमच्याकडे तल रोहन सारख अस मोठे गुटी आम आमच्याकडे
होय ते हापूस नाही हापूस पण चौ कशी होत होती इकडची
अह पारुती लागण बी तो कसा घरी घरीच का बवा नितुकी तुम्ही म्हणलं त्यास बी तव ती बी घरीच होत आंबर
ते करच आंबे कमी
हा
हे तुझ तू काय नेणारस की काय तिकडे अं ते काय आता सीझन नुसार असत तू आता जरा ते न्यायचा प्लॅन करतो घे तिकडे तच्या गावाला विकायला
हा
अ मग किती न्यायचा प्लॅन आहे किती नायचा प्लॅन हाय
आपल्याकड किती असतात नेमकाला आता
दर तुला सांगतो मार्च मध्ये असतो तीन साडेतीन चार आंब्याच्या क्वालिटी नुसार आणि एप्रिल म एप्रिल मध्ये तो दोन अडीज, हॅलो काय बोलतो एप्रिलमध्ये दोन अडीच नंतर, हॅलो,
हा हा बोल की,
मी वई प्रेमल तेे दोन अडीच. होय डझन पण डझन तर, पिकोणास एकोणावेसल तुला हजार, हजार पाचशे असे डझन भेटतील तुला काय एक एक डझनचे घ्यायचे आहेत की काय?
हा हा, त काय करा बघावं म्हणतं नेऊन हा कस परवतं एक एक डझन च परवडतय कस परवडतय.
होय तू आता काय करू शको माहितीय त पेठ्या माझ्याकून घेऊन गेलास, तरी ते तिकडे तू ऑ घेऊन त्याच्यात हे पण करू शकतो एक एक डझन मध्ये असे लावू पण शकतो त म्हटलं तर ते, ते परवडणार नाही एक एक डझन च्या इकडून न्यायला हे महाग, कारण ते घरी पिकवल त्याची गॅरं टी असते ना आंब्याची म्हणजे तो आंबा चांगलाच निघेल त्यामुळे रेट जास्त असतो आणि, भेटी तिन तो ना, तो कसा कच्चा असतो ना पेटीत येतो तो. मग तो पिकल्या तर तू एक एक डझन बो मध्ये पण भरू शकतो ते तू लव एकदम भारी पडे.
हा मे आला येऊकण.
होय.
आणि मी तिकडून विकास मुण ल कस येते आणि मु ल कस परवडेल मला?
इकडून तू पाचशे तिकडे हजारला लावून टाकायचं.
हा.
इकडून मग मी तुला काय तू गाडी काय तुझी हायच. काही घेऊन आला ती ह घेऊन जातोच तेवढं.
हा. बर. ब किती किती ह्याच्यात पीक घेतो नेमका तो अंदाज पीक कसं घेतो म्हणाव तुम्ही आंब्याचं?
पीक म्हणजे आम्ही घेतो आता, आता ना आम्ही सुरुवात केली म्हणजे पीक म्हणजे आता एक पहिली स्टेप म्हणजे त्याला खतं घाल
हा.
कलमना खत घालतो आता आता झाले घालून झाले आता कशी त्या कलमांची पाळण अशी वर येतात..... तर तू बघ ऊसाला माती घालतो कशी तशी त्यांची पाळ वर आल की आम्ही त्यांना खत घालतो, आणि त्यावर माती हे करतो.
हा खत कुरल... रेसि वापरतो कसल ऑर्गॅनिक....
हे दोन्ही पण वापरतो रासायनिक सेंद्रिय.... तस.... सेंद्री खत हे करतात ना ते आम्हाल.... परवडेल काय तिकडनं घेऊन यायला सेंद्रिय....
आ,
तुमच्याकडे असतात ना भरपूर फ्लॅट तुमच्याकडे भरपूर सेंद्रियाच्या फॅक्टरीत आहेत ना तिकडे... बोलला होता की आमच्या सेंद्रीिय खताचे भरपूर फॅक्टरे आहेत...
हा हा ते.... टकलेत आपल्या खातचा...
होय होय...
हा
कसं ते दहा वीस मिश्र हेवच वापतात जास्त.... आणि आता ते भरपूर क्वालिटी आले या मिला भरपूर भरपूर फूर....
हा वाढले या तुम्ही असं ही टाकता शेणखत शेण खात
हा होय शेणकत खत पण असतंय वि.... विकत घेतात लोकं शेण खत असे खत ते पण टाकतात ते खत... पण टाकतात परत ती आपली बकरी शेळीन... तची लेंडी असतात बघ ते पण टाकतात...
मग आपल्याला समाज पहिल्यापासून बागला... आता बाग लावायच्या म्हणजे आपलं कलमक म्हणजे क.. कलम कसं करून देते आपल्या बाग लावायची म्हणल्यावर एक दोन तीन एक बाग लावायची आपल्याला आंब्याची...
हा तर लावायची
तिकल कलम हा....
ते काय तर तुला योग्य रोप ते निवडावे लागतील हच्यातून तू स्वतः जाऊन...
हा....
म्हणजे त्यानुसार म्हणजे तुला जवडं प्रश हे हवं रे एक कलम क.... अशी म्हणजे अशी फाट्यावाली चांगली हवी अशी ह...
हॅलो... ठीक काय नंतर जागा बघून चांगली म्हणजे ते जागा पण बघायला लागते की हायत होईल कि नाही कलम ते रोपे जगतील की नाही... हे पण बघला का आहे त्याला पण तसच फक्त.... काय तुझी मेहनत हवी चांगला खड्डा उच मारायचा त्यात एक रूप टाकायचं एक नाही तर दोन पण दोन दोन पण लावतात काय काय मोठे झाड होण्यासाठी ते लावलं की काय त्या त्याच्या खाली खत पण टाकतात आणि त्याच्या वर पण टाकतात असं... आणि चांगली मातीने उकरुन घेतात त्यांना उसाला कस तू बांध घालतोस मातीचा कसा चांगली माती बिती घालत.... नंतर काय मला चालूच असतो आताच
हा...
नंतर चालूच असत खत घाल... घालायचं त्यांना शेण घालू शकतो शेण कर उत्तम चांगलं एकदम भारी त्या रासायनिक खते... अपेक्षा.
हा हा. आणि आता कलम करायच मिळते कसं. हा.
करायचं
लावा म्ह दोन तीन एकर हा बाग लावायचे दोन तीन एकर आंब्याची विचार कशी माहिती म्हणजे कलम आपल्या त करून भेटते ते आपण कराव लागते. घर आण रोपे
आता तुझ्यावर आहे ते करपण देवशाला म्हणजे काय काय आता आ इकडे निघतात. पण डायरेक्ट कब आहेत आता मोठी दहा दहा वर्षाची तशी पण घेऊ शकतो बाग तू हा तशी पण तू एक एक एककर दोन.
नाही उलटतेच परवडते कारण कलमांची मेहनत. ऑलरेडी त अनुभव वाढलेली अस फक् किंमत जास्त असते पण मेहनत. तेवढी वागते आणि मग तुमला काही फळ पण त्याव जातात असं मग. अ तर तू किलीस कलम दहा वर्षाची कलम त्यापासून तुला उत्पन्न पण चालू होतं ना.
हा.
आणि ते स्वतःची जागा असल्या तर तू लावू शकतो स्रोप चांगली जागा असली.
हा हा आपलं कसं माळा उचल ना खड.
खडक तेवढं होत नाही कि होय खडक तेवढं होत नाही. त्याला मग आत्िच चांगली बर चांगली लागते.
हा.
बरर.
तर माझ्याकडून एकादारक रोप घेऊन जा ते मी म्हणजे. घरीच बांधतो अस. मी माझ्यास ना घरी म्हणतो बारक रूपय तू वगैरे घेऊन जाऊ शकतो.
ते एक एकच गन जा आणि तुझ्या ते एक खडकाची जमीन आहे म्हणतस ना.
हा.
खताय ना तो तिबक तिबक आणि येईल तोच. आणि चालबच काय रोपान का शंभर रुपये.
हा तुम्ही असं म्हणजे तुम दिवस त कल म तयार करता आ कसं.
ते करतो खर्च घरी ते कोय आधी रु. मुजत घालतो आम्ही. होय बांधतात की माझी बाबा बधतात त्याच्या घरी. कल म काय र कोय आ ते. आम्ही काय आमथरपुरतीच बांतो आणि कोण सांगितलं तर बांधतो असे काय त्याला लायसन्स पण लागत की.
ते ते आमच्या घरच्या पुुरती ठीक आहे रे लायसन पण लागतय होय. होय आ्हा.
आपले व्यवसाय कर व्यवसाय हा.
होय.
आताच माहिती बाबा ती लायसेन्स लागते म्हणून.
होय चालतंय इकडेन पाऊस आलात मी तुला नंतर. नंतरच कॉल करतो आता उदया सविस्तर माहिती देतो. चालतच चल.
हा आा.
हा.